हां करला
काहि नाही.
काय काही नाही बा, तू सांग काय करू रालतासा?
काही नाही, ते तुले माहितय काय, आता रिझर्वेशन कसंय, रिझर्वेशन का कोणा कोणाले क लय जास्त आहे तर, जे ज्यानले कमी रिझर्वेशन आहे, त्यांनी तीथे प्रॉब्लेम फेस करायला लागून राहिलं तुला माहित आहे काय?
हा ना, आरक्षणाचीच गोष्ट कराला ना, आरक्षणाच ना हू रायलं सगळं, ते तर हाय
ह
आरक्षण च लय मोठ प्रॉब्लेम हाय, इंडियामध्ये बाकीच्या कंट्रीमध्ये आरक्षण बिरक्षण काहीच नाही म्हटलं, सर्व जाती सर्म सगळं सेम आहे‌. जर एज्युकेशन कोणाल घ्यायचं असेल ना तर कधीच म्हटलं ते आरक्षण गिरक्षणच असं येत नाही, किं बा कोणची जर कास्ट आहे कमी आरक्षण, कोणाला जास्त आरक्षण सगळं सेम आहे, एज्यु च्या पर्पज् मध्ये, पण इंडिया मध्ये तर वेगळाच स चालुय बा आरक्षणाचा घेऊन
हो, माझं तर असं मत आहे की आरक्षणच सगळ्यां, कोणासाठी नसलं पायजे, सगळ्यांले सेम राहिला सगळ्यांसाठी सेम राहिला पायजे. कारण, आ आता जेणले आरक्षण आहे जणले नाही आहे त्यांले जे स्टडी करतात ते फि पूर्ण भरा लागते, अजून स्कॉलरशिप पण येत नाही, आणि समजा ज्यांनले आरक्षण ए एसी कास्ट वालेय, तेइले स्कॉलर्शिप पण येते, फी पण भराय नाही लागत, आणि वेगवेगळ्या स्कॉलरशिप रायतात आणि त्यांनले तर असं आहे की, जे गव्हर्मेंट हॉ हॉस्टेल पण अ भेटते तर त्यांनी ते पण महिन्याचे पर पर मंथ पण, पैसे प्रोवइड करतात. एससी कास्ट
हाव ना, ते तर आहेच, आता माझं कास्ट कास् कास्ट वाईज गेल ना, ते एससी वाल्याला जास्त सगळ्यात जास्त आरक्षण एससी वाल्याले आय. तेला आरक्षण हाय तर पण त्यासाठी सुई सोय सुविधा अशा उपलब्ध करून दिलाय, त्यासाठी पैशल समाज कल्याणचं हॉस्टेल हाय, तेले एवढं मोठं आरक्षण हाय की त्यातले समाज कल्याण मध्ये शंभर सीट असल्या तर, नव्वद सीटा तर तेलेच भेटतात. आणि आरक्षण इ भेटते. सीटाही भेटतात, स्कॉलरशिपही भेटते, हायर एज्युकेशन साठी स्कॉलरशिपही भेटते त्यायले. म्हणजे आरक्षण द्याव तर पण सगळ्यासाठी समान द्यावं ना. आता असं नाही कराव ना कि बा एसी वाल्याला जास्त अ म्हणजे ओबीसी वालेले मराठ्यालेय कमी, मराठ्याला तर काही आरक्षणच नाही चालू आय. मराठा मराठ्याले हम्म.
त्यांले जे कटऑफ पण त्यांच खूप हाय राहते कोणी गोष्टी त्यो अजून नीट जे मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यायची असली इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यायची त्यांले परसेंटेज लय पाहिजन आणि समजा एससी कास्ट वाल्यांना गेलं त्यांन ते सेव्हनटी वर हे सेव्हंटी परसेंटेज असल तरी त्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटते प्रायोरिटी त्यांना जास्त जास्त भेटते
हू हू ते तर हायच कारण की पाय जर आरक्षण देऊ राहीले ना तर सगळ्याला शिकायचा हक्क आहे तस आरक्षणाचा त्याचा तर सगळ्याला सेम आरक्षण द्यायच हक्क हाय ना जर आता
अ
मध्ये लिहिलं बाबासाहेबांन किंवा हे हे जातीले एवढं आरक्षण बाकीच्याले काउन कमी द्याले म आता बाकीचे जसे ते जे एस्सी कास्ट वाले ते शिकायचं हाय का बाकीच्या कास्टवाला शिकायचं नाही का तेली बी शिकायच हाय स्टडीसाठी करायचं आहे तर तेले बी सेम आरक्षण भेटायला पाहिजे काय गोष्ट होते माहित हाय काय आरक्षणामुळे काय हू राहील आता किती भांडणं होउ राहिले माग तुम्ही पाहिलं नाही का आर शणासाठी किती मोठा मराठाचा प्रोटेस्ट चालला होता जारंगे पा पाटील न केलत एक लाख लोक आलते महाराष्ट्रामध्ये येवढं मोठं आरक्षण होतं म हू आरक्षणाचा एवढा मोठा मुद्दा हाय कि त्याच्यात हाय ना एवढे सारे स्टुडंट एवढे सारे स्टुडंट आत्महत्या बी करतात किती स्टुडंटचं नुकसान हू राहिला ते बी कायसाठी हायर स्टडीसाठी काउन कि त्याले आरक शन भेटत नाही आणि घरच्यांची काही हे नसते घरच्यांजवळ पैसा नसते म पैसे तेच तर मोठा प्रॉब्लेम हाय
पण त्यांचा हक्क होता की त्यांना बरं त्या जरांगे पाटलान मराठा साठी पुढाकार घेतला आणि आरक्षण केलं कारण असे जे जे गरीब लोक आहेत ते काय करतील जर त्यांले हायर एज्युकेशन घ्यायचं तर त्याने ते पैसे नसल्यामुळे ते शिक्षण सोडून देतात हू जास्त तर गावातली अशी लोक आहेत की पैशामुळे शिक्षण घेत नाहीयेत त्यामुळ मग पोरांले शिकवत
तेच तर सगळ्यात मोठा अडचण का येते जेव्हा आरक्षणच येते सगळ्याला असं वाटतते की सगळ्याचे लेकर शिकाव पुढे जाव कोणाले कोणाले नाही वाटत का जर आपल्याला आरक्षण असतं तर आपण आपल्या पोराला मोठं काय बनवलं असतं वकील डॉक्टर इंजिनिअर जर आरक्षण भेटलं असत तर आरक्षणा सोबत स्कॉलरशिप येते स्कॉलरशिप सारा होत जर फी भरायसाठी ते तीचे राहण खान असं नाही की आता शिकायला किती किती दूर जावं पोर कायले जर सवलतीच नसल्या सवलती तर आरक्षणच भेटतात ना ते डिफरन्स नसायला पाहिजे इंडियामध्येच असं डिफरन्स अस इंडियामध्ये डिफरन्स हाय म्हणूनच तर मराठा मोर्चा निघाला होता आरक्षणसाठी एवढं मोठं आरक्षण केलं आरक्षणाचा मुद्दा होता त्याच्यावर एवढे जण एक लाख शेतकरी मराठा लोक आरक्षणासाठी मुंबईत गेलते. उपाशी राहिले ते एवढा एवढा दिवस आरक्षणासाठी. जरांगे पाटील तर तर सरकार न मत के बा. सरकारने मात्र देऊ तुम्हाला सवलत देऊ तुम्हाला आरक्षण ओबीसीच्या एवढं करून दिलं जाईल आरक्षण पण काय. फायदा तेवढं आरक्षणाने का फायदा आरक्षण पाहिजे तर. तिकडं सेम पाहिजे सगळ्या ले.
अबे ओबीसी. पण तरी त्यांले पण प्रॉब्लेम आहेस ना त्यां थोडी त्यां स ट्वेंटी सेव्हन पर्सेंट आहे वाटते ओबीसील ले. आणि त्यांले पण फी भरावीच लागते.
ट्वेंटी सेव्हन पर्सेंट काय रे बा तेले पुरावा एसी लोकले साठ सात. सत्तर परसेंट आरक्षण आहे पन्नास साठ परसेंट. सत्तर परसेंट सेवटी ट्वेंटी सेव्हन पसेंट काय एक आरक्षण आहे काय म.
अरे आता माहित आहे काय तुला आपल्या महाराष्ट्रात सर्वस. सगळ्यांसाठी सेम होणार हाय आरक्षण हटणार हाय्
हे कधी होणारा बा हे कधी झालं.
हे होत हाय आता कारण मी न्यूज पाहिली होती. ही सगळ्या महाराष्ट्रात रूल लागणार हाय की आरक्षण सगळ्यांसाठी सेम राहणार.
म्हणजे जे बी आता स्टुडंट शिक्यासाठी जातील कोणच्या बी कास्. चे राव तर त्याले सगळ्या. सेम सेम सीट साठी सेम आरक्षण बीरक्षन नाय राणार. आणि पायना आपण कुठं बी ऍडमिशन घेतो कोणच्या बी साठी इंजीनियरिंग साठी बीए साठी. का पैजे साठी. सीट सी सीईटी थ्रू कोणचे कॉलेजमध्येध्ये हायर एज्युकेशन आपण सीट् साटी. आपण अप्लाय करतो. तर त्या ते सीट्स मध्ये आरक्षण पहिल्या पाासून भेट. राहते एस सी वालेला जे जे सगळं असेलकाही काही काष्ट आहेत. ते लशा त्याच्या त्याच्या स्पेशल सीट वेगळ्या काढून ठेवल्या असतात का कि त्यारी आरक्षण भेटलं असते. म्हणून अन आपल्या ले. एवढ्या कमी सीट असतात आणि एवढे झण नसतात की त्यािच्यात आरक्षणही राहत नाही ते एवढं कॉम्पिटिशन असते तर हा. मोठा एक आपल्याला प्रॉब्म फेस करा लात ते फेस. तेच त व्हायला पाहिजे होतसरकारने काही नाही करायला पाहिजे
माझ्या वेळेस ना दोन्ही आता डिप्लोमात हि ऍडमिशन केली होती. तर चांगल्या कॉलेजमध्ये भेटू नाही शकली कारण. पसेंटेज क होते आणि यच्यात हि पॉली. इंजिनिअरिंग मध्ये पण आणि जे आता माझी. क्लासमेट आहेत ते एस सी काष्टचे आहेत. सेव्हनटी एट सेव्हनटी फाईव्ह असेच पर्सेंटेज असून त्यांले. कॉलेजमध्येध्ये ऍडमिशन भेटली तर असं व्हायला नाही पाहिजे न.
तेच तर एक तर मग सगळं समान करून द्या एक तर खालचे वर. ते कोण चीशी जात नसते. आरक्षण ते म्हणतात आमचे मागासवर्गीय काष्ट आहे आमचे लोक पोरं शिकत नाहीत म्हणून आरक्षण देल. मग तुमच्या पोर शिकत नाही तुमचा गुन्हा आहे ना तुम्ही त्या संस्कार नाही देले. शिकायचे शिका म्हणून, तुम्ही काय प्रोत्साहनच दिलं नाही. पहिले कणी पहिल्या चा वेगळ्या जमाना होता. तेव्हा पहिल्याचा वेगळा जमाना होता, पहिले कसं दाबत जात एकामेका लोक. आता सगळे इंडिपेंडेंट आहेत ना, आता सगळ्याचं आपापलं मत आहे. तर कोणी दबून नाही राहत आजकालच्या जगात तर क्षण हाटून द्यायला पाहिजे, पहिले काऊसाठी आरक्षण देणं दिलं त्यायले कारण की त्याच्या समाजाला कोणी दाबत जाय, पुढे शिकून जा य का वुन की ते मागासवर्गे होते पण आजकाल दुनियात असं राहिलं नाही ना, आता सगळं जर शिकू राहिले सगळ्याले. हक्काच आरक्षणाची गरजच नसाला पाहिजे, हात पाहिजे आता
हो माझं तर म्हणणं आहे की, हा जे.. ज्यांले आरक्षण नाही कमी आहे, त्यांना तर हा पॉईंट त उठलीच पाहिजे. प्रोटेस्ट केला मग, मी सपोर्ट त्यानले आणि आ जर आपण जर, असं म्ह लं तर आमची मुलं जर शिकत नाही म्हणून आम्हा ले आरक्षण पाहिजे तर मग
मग म्हणतील ते तुम्ही तुमच पाहा, तसाही तर ते लोक फाशी घेऊ राहले शेतकरी फाशी घेऊ राहिले ते हे लोक गरीब गरीब लोक फाशा घेऊ राहिले, कासाठी की लेकर शिकायला भेटरवलं म्हणून. लेकराची इच्छा असते शिकायची, पण माय बाप पैशाच्या च्यान आरक्षणने राहात एवढं मोठं फीस भरायला लागते, जर एका कॉलेजमध्येध्ये आपण ऍडमिशन करायला गेलो त्याच पोराले एससी वाला असला तर दहा हजार रुपये लागतात, न अन त्याच पोराले. सत्तर ऐशी हजार रुपेया भर लागते ओबीसीच्या किंवा मराठ्याच्या एक लाख रुपये भरायला लागतात. तवा असं डिफरन्स असायला पाहिजे. हे पुर असं डिफ आरक्षण द्याव तर मा म्हण सगळ्या ले द्यायला, पाहिजे वा कारण की सगळ्याचा हक काय कॉन्स्टिट्युशन बनवलं, तर कॉन्स्टिट्युशन मध्ये हे लिहायला पाहिजे त काही ज्या दिवशी दिवसानंतर जर असं जर असं काही झालं कि, बा सगळे जण इंडिपेंडेंट आहे जमाना पुढे गेला हा लॉ हटायलाच पाहिजे, किंवा आरक्षण सगळ सेमच भेटायला पाहिजे, कारण की सगळेच जनाला आपोपला दिमाग आय सगळ्याला आपापला काय इंडिपेंड शिकायचं आय तर असं नशालेस. पाहिजे.
होव. आता काय माहित आ गव्हर्नमेंट काय करणार ये. सर सर सरच सेम करायचं असणार तर ते मग, जे आता गव्हर्नमेंट बीजेपी आहे. सत्तेत तर त्यांना सगळे सीट पाहिजेत, त्यांच्यामुळे तसं त्यामुळे होत नाही. सीट पूर्ण पाहिजेत बीजेपी चे.
पाहू आता, आपण महाराष्ट्रात राहू रहाल तुम्ही म्हणतात ना, महाराष्ट्रात कानून बदलणार आहे पाहू आता कधी बदलते ते. ठीक आहे मग, चल मग हा.
हां.